बोल की भावा काय कॉलेज मध्ये बसले बग. काय करू बसले नि वाण तू काय करू तस
हं ह काय करायचं काय काम नाय ते घराात आहे रे निवांतच
हा हा बरं वाटते
ह् वाटते की लिझ मशीन झाली आता चालू
आह
तेच ताप आहे डोक्याला
ग्रेवी भाजी काय ग्रेवी
आगरी
आह
ग्रेव्ही कण का काली नुटी गिर्वी का
मग अंड पाहिजे का अंड एक
मी अर् अर्ध्या अंडेकरंदला दिलं होतं
ह का म बोल काय पाऊस आहे का
पाऊस जोरात आहे गावाकडे वारे वगैरे आहे चोर का
हा हा नाही एवढा
नाही पाऊस
नाही मग पिक्चर वििक्चर कुठला का बघला
कोणा तर पाऊस जास्त लागतो म्हणजे
पाऊस लागतो म्हणजर खरा लाग हो लागतोय खरं काही ह्यावेळी लागे ना झालंय ना
काय झालंय आपण चुकीच्या बाजला गे पाऊस चुकीच्या ठिकाणी पडलाो
पाऊस सत बरोबर ठिकाणी पडलाय आम आले म्हण ते कमी झालं आम्ही जाच ते सगळे कमीच होत रे
म्हजे आम्ही वाचू
रिस्क हे मग हा नाहीण म्हणले आपण बार जाया चांगलं कुठे आहे आपण
अ वयगर ते बी चालीस आं काल का त्याच्या नवनी रूम वर गेलो ना
हा
मला इथनाचा फोन आला
काय म्हणता
साडे नाही नाही काहीतर विषय झालेला वाटत म्हटला साडेसहा पर्यंत रूमच्या बाहेर पडून नको
पडू नकोस
होय रमण ना बाहेर पावलची म मला
का
जरी पण त्याचा फोन आला तरी सांग की असं पाहुऱ्या फिरायला गेली वगैरे असं व सांग बोलला
तो कोणा सघ जर गेला असेल तर तुला घेऊन गेला असेल अस सांगितलं असेल
हा काय रे?
कोणा सांग तर गेला असेल तर तो आणि तुला घेऊन गेले पण सांगितलं असेल.
असा विषय झाला अस
अ
ब काय घता मला म्हणला की संध्याकाळी पाणी घ्यायला येतो का सांगतो म्हणजला का पाणीला पाणीला काय महिल्या संध्या जसर च इथे तर नाही हा येणार म्हटलेला रे काल ते काय आलं
आता का आज त्यांना नाही तो बारा तारखेला येईल. बारा तारखेला येईल रे तेरा तारखेला पेपर आहे त्यांचा
पेपर तेराला हाय का अकराला आहे?
तेराला आहे तेराला
बाराला येईल त्या मला फोन करील सोड आणि काय दोन दिवसात काय झालं फोन करणार शभर टक्के तुम्हाला पण मला काय रिजन हे कळना कि काय तो म्हणला की अजून तो मला असायला म्हणतो की रूमधून बाहेर पडू नको साडेसातपर्यंत
इथच कुटरे तरीे गेला असेल कोणाकड तरी चला आणि बाहेर स्याय सांगितलं असेल हरशाला घेऊन निघालो
असा काहीतरी विषय आला असलं सोड पण मॅटर वगैरे काय झालं असतं का नाही त्यान मला आदी सांगितलं असतं सागितलं असतं तू म्हण काय आरे लका असे नको नको त्या गोष्टीचे टेन्शन देत लोक
मग रातभर झोपाय नसशील काय झालं म्हणून
नाही राञी फोन आलता कि सुरजाचा नाही असं काय विषय नाही का करण होता कि माझ्या सोबत जर मय म्हात तुम्हाला कळालेल सोबत कोण तरी पोरगी होती म्हणजे गीच आवा तू कॉलेज मध्येली मला म्हणाला माझ्यासोबत बोलते त्यांना बोल मला हे सगळं सांगितलं मी फोन का लवकर कट के नव्हता त्याच्या पण चाल
हा हा हा
त्या मुलच्या तिकडे
आवाज आला का तुला हा हा
होय
तेच कुठेतरी फिराय गेला असेल तिच्याकड
होग्या अडगतीे म अड तु काय त्याला बोलू नको बोलता बोलता ते कारण की मला तो म्हटलं माझ म्हटलं मला जर मानले जाईल कोणाला सांग ना खरं ना माझशी बदोलतो मला म्हटलं को रूम करून दोन महि मला म्हटलं कोणाला काय बोलू
हा हा हा हा हा
हम्म
मग?
त
ी तुरा करत घ्याता आज फोन करेन
तो पण असतो
हा हा
हो का की पाणी घ्यायला त का पाणी घ्या नाही शेवट पाणी संपलं आणायला
म्हणून बाहेर येन होत मी दुकान नमस्कार कोण घेतला चाल तुला
संचक्या हा संक्या आपण खेलता अ पल ठ झा का काय विराड चंपटगत असेो द त
हा बदस हजार अस
हो अस त्या उगच नाराज झाला असेल
नाही नारा असेल का नाही संस्कारण गाडीला गेलता
म्हजे लक्ष कनीहा पण दिले
सहा फोन केलेला आहे का मेकाला
हा मिस केली आहे संकचा दोन यायच आहे तुम्हाला
हा हा हा माझं तीच झालेत
लेल
झालेत
पुढ चटाच काले का
नाही आलेलाज नाही आलेला कम्प्लीट व्हायच अजून अ हे गम केट व्हायचं रे अजून हे कम्प्लीट झाल्यावरि माझं मी कॉल करून झालोय तर रिसीव्ह करायच आहे ना अजून रेस्यू पण कम्लीट होय नो
हा हा किती रिसिव करा लागते
एकशे ऐंशी मिनिट भरायला नको त्याचे
हां हां अगत वाटत नाही होते
आं
लवे लावे ला परीक्षाक्ष
एवढं नाही लागत होते दहा पंधरा दिवसात होत एवढा वेळ पण नाही लागणार
त आपराल पश व ओर आणि काय ओर कुठे जाय म्हणाला जाय तेच की फिरायला जायचं म्हणाला लागल्यात आज तरी विचार आणि कुठ जायचं
बर
म्हणाला त्याबद्द्ल पहिल्यांदा फिरायला जायची मीटिंग तिरुपतला जायचं म्हणत
तिरुपतीला
तिरुपतीला आल्यात आधी अगोदर एक जण जाऊन आलाय तर
बर
हॅलो आ तर मग ते की इथे तिरुपतीला मी नाही दुसरा कुठला तरी स्पॉट बघ
हां मस्
तिरुपतीला गेल्यास तर पा करर्फ किती आहे जवळजवळ तीन हजार रुपये ल्या जवळ पाहिजे अडीचंत हो काय स्िती घर पहिला ना म्हजो
होय काय एवढे रा आहे ना मस्त काय काय प्लॅनिंग
हम् तर फक्त तिरुपतीला जाऊन यायचं व ते राहणं गाण न्हव काय न्हव
राहण नाही जास्त तवंडे तिरुपती
हा हा जायचं आणि यायचं परत
तेच कि दर्शन झाल की लगेच परत दर्शनलाच एक दिवस जाणार आहे बघ दोन दिवस जाणार आमचं
एक दिवसा रात्रीच बसायला पाहिजे तुम्हाला
गप्प बस प्लॅन तेवढा कॅन्सल
ना
ह कुसद आणतोस पैसे आणि पाहिजेत का
हम गुड मॉर्निंग मॅम हॅलो मग नंतर कर जरा कामात आहे
चालतंय काय तर